येतोय आवाज.
येतोय येतोय.
ओके तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे स्वप्नातले घर.
अरे वा छान.
ह ह्या टॉपिक वरती मी बोलायला सुरुवात करते तर मला वाटतंय. अ प्रत्येकाचंच स्वप्नातलं एकतरी घर असतच. कारण की प्रत्येकाला घराविषयी काहीतरी त्याच्या वेगळ्या कल्पना. अ असतातच तसच माझ्या स्वप्नातलं. पण एक घर आहे म्हणजे माहित नाही भविष्यात कधी असेल. नाही स्वतःच पण स्वप्नात तरी आहे हे घर. इच्छा तरी आहे की असं कधीतरी व्हावं घर आणि पूर्ण व्हावं तर स्वप्नातलं घर असं आहे की म्हणजे अ. अ त्या घरामधून असं म्हणजे बोलतात ना आजूबाजूला थोडं निसर्गरम्य. असं वातावरण असावं म्हणजे थोडीशी झाडे वगैरे बाहेर. अ आणि बोलतात ना गा. शहरापासून खूप थोडस अस लांब अंतरावरती ते घर असावं. कि ज्याच्यामुळे अ म्हणजे जो शहरातला गोंगाट आहे. किंवा जे शहरातलं प्रदूषण आहे त्या सगळ्या गोष्टींपासून अ थोडस लांब. अ शांत वातावरण असावं आणि मोठी जागा असावी. भलेही घर छोटं असावं, पण घराच्या आजूबाजूला किंवा अंगणात म्हणा खूप मोठी जागा असावी, की जिथे मी अ म्हणजे माझी अशी खूप इच्छा आहे मला अ असं अ प्लांट म्हणजे रोप वगैरे लावायला खूप जास्त आवडतं. अ तर माझी अशी इच्छा आहे की म्हणजे अ मी अगोदर एवढी नव्हती झाड प्रेमी म्हणजे अ जेव्हा कोरोनामध्ये ते अ घरीच होतो त्यावेळी म्हणजे मी असे खूप उपक्रम केले होते घरामध्ये. कुंड्यांमध्ये असे वेगवेगळे म्हणजे, कारण की कोथंबीर म्हणा म्हणजे अशा सगळ्या खूपश्या गोष्टी मी घरात अशा लावल्या होत्या. आणि त्या आल्या पण होत्या, पण नंतर कसं रेग्युलर सगळ झाल्यानंतर मला तेवढा टाईम भेटला नाही की, अ त्या गोष्टीकडे मी बघावं. तर माझी तशी इच्छा आहे, की म्हणजे अंगणात अशी मी माझ्या आवडीची रोप किंवा अजून काय काय वस्तू मी अशा तिथे लावाव्या आणि घरामध्ये अशा अशा मोठ्याच्या मोठ्या खिडक्या असं मला आवडतात खूप. म्हणजे घरामध्ये व्हेंटिलेशन असेल, तर खूप छान वाटतं. कि त्याच्याने तुम्ही आजारी पण कमी पडता असं मला वाटतं. आणि त्या घरामधलं सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जो अ स्वयंपाकघरचा जो भाग आहे तो मला माझ्या हाताने मला सजवायचा आहे. म्हणजे तिथली प्रत्येक गोष्ट माझ्या आवडीनुसार मला हवी तशी मी तिथे करणार. आणि असं म्हणजे थोडंफार वर्णन मी करू शकते माझ्या स्वप्नातल्या घराचं, तर तुम्ही काय बोलू शकता.
अगदीच. तर माझ सांगायचं तर म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं की प्रत्येकाचं घर असावंच म्हणून म्हणजे स्वप्नातलं घर तर प्रत्येकाचं म्हणजे खूप आपण असं विचार करतो, की माझं घर असं असेल. तसं करेन मी हे ते पण प्रत्यक्षात आता म्हणजे काही केलं आपण असं एवढं पण आपलं जे स्वप्नात असतं तसं तर घर नाही बांधू शकत. पण जे आपल्याला आवडतं. आपल्याला ज्याची आवड आहे ती नक्कीच आपण करू शकतो. म्हणजे प्रत्येकाचं तस म्हणायचं तर कोणा डॉक्टर होण्याचं असतं किंवा कोणाला मोठा व्यवसाय करायचं असतं. तर माझं पण असं पण माझं स्वतःच आहे की माझं स्वतःच घर मी कधी बघणार माझं कधी पूर्ण होणार म्हणजे माझ्या स्वप्नातलं घर असं की खूप मोठं किंवा असं अलिशान नको आहे मला. पण अ ते साधं किंवा साधं आणि स्वच्छ आणि सुंदर पाहिजे. म्हणजे घरात मला खरतर असं भरपूर असं सूर्यप्रकाश आलेला पाहिजे आणि जसं तू म्हणालीस की अ अं तसं छोटस अंगण आणि मग त्या अंगणामध्ये रंगबेरंगी अशी फुलांची झाडं किंवा कि अंगण्यामध्ये मला एक असे मधोमध एक तुलस आणि एखाद्या आंब्याच किंवा असं जांभल्याचं झाड वगैरे असावं म्हणजे सकाळी आपण उठल्यानंतर असं अं ते पक्ष्यांचं किलबिलाट आपल्याला ऐकायला येईल. आता आपण या शहरा ठिकाणी राहतो तर तिथे आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट हा आवाजच म्हणजे ऐकायला नाहीच येत खर तर, जेसं आपल्या गावाठिकाणी असतं. तो असं आता आमच्या पण गावाला घर आहे, तर मी माझ्या मिस्टर नेहमी बोलत असते. आपण म्हणजे असं आमचं पण अस एकदम समोर खूप मोठी जागा नाही. हाय, पण असं थोडीशी आहे पण मी त्यांना सांगत असते की आपण हित अशी झाडं लावू वगैरे असं तसं करू हे ते म्हणतात हो बाई हो. तर आम्ही काय आम्ही असतं राहिलो आम्ही हसतच म्हणजे अशी बोलत असतो. सारखी कारण लहान कसं माझं जे लहानपण होत तेव्हा आमचं अ मोठं कुटुंब होतं त्याच्यामुळे घरात खूप आम्ही असं ऍडजस्टमेंट केली होती. म्हणजे प्रत्येक घरात राहतं आणि कारण एकच हॉल दोन रूम आणि मग किचन असं असायचं. मग पहि-पहिल्यापासून खूप ऍडजस्टमेंट करत आली. पण नंतर जेव्हा शहरात आल्यानंतर, मग आपला स्वतःचा बेडरूम हे ते म्हणजे तेव्हा असं वाटायचं की शी हे आपण काय असं राहतोय, मी कधी शहरामध्ये वगैरे जाणार. पण जेव्हा शहरामध्ये राहायला गेल्यानंतर, मग तेव्हा आपल्याला गावाची आठवण आली की ते आपलं घर. म्हणजे तिथे आपली खर तर माणुसकी आणि आपला जो जिव्हाळा असतो तो आप आपल्या गावीच असतो म्हणजे आपल्या गा-गावाच्या घरामध्ये. म्हणजे तू किती प्रयत्न केले तरी ते आपल्याला ती शहरा ठिकाणी आपल्याला तसं अनुभवायला नाही मिळत म्हणजे त्या घरामध्ये. आपण एक तर फक्त कोंडलेल असतो एका रूममध्ये. मग मला तसं माझ पण नको म्हणजे पुढे जाऊन पण मला तसं नकोय. पण आ आता भविष्यात आता मी सुद्धा स्वतःच घर घेतलेलं आहे. पण आता आपल्या अं मिस्टरांच्या वगैरे अ जॉब मुले वगैरे तर आपल्याला ते तिथे राहणं तर आहेच. त्याच्यामुळे आता मी माझं घर घेतलेलं आहे, पण मी ते अजून मी तुला सांगन त्याचं माझ प्लॅन काय आहे ते कसं सजवायचं. कस बनवायचं वगैरे ते तू अजून बोल पुढे. हम्म.
आणि मी अ खरं सांगायचं म्हटलं तर कसं असतं. कि शहरात राहणाऱ्या लोकांना कसं म्हणजे अ तिथे अशा गोष्टी असतात, की तुम्ही अ म्हणजे मर्यादित असतं सगळं. कुठलीही गोष्ट तुम्ही च्या मनाप्रमाणे करू शकत नाहीत. खूप सारे नियम असतात, जर तुम्ही एखाद्या सोसायटीत राहताय. तर तुम्हाला हवं तसं त्या गोष्टी करू शकत नाही. तेच जर आपलं स्वतःच घर असेल अ जे असं वेगळ्या ठिकाणी आहे. जिथे आजूबाजूला जास्त कालवा नाही, काही नाही. अ नुसतं निसर्ग आहे. तिथे कसं आपण हवं ती गोष्ट करू शकतो. हवं तसं आपण राहू शकतो. म्हणजे अ जसं आता आपण सांगायचं गेलं, तर आपले सण असतात जे मराठी सण. ते सगळे सेलिब्रेट म्हणजे साजरे करायला आपल्याला कसं खूप आवडत की जसं गुढी पाडवा आहे. तर शहरामध्ये ती गुढी तुम्हाला खिडकीतच उभी करायला लागते, कारण की दारात तर तुम्ही ती उभी करू शकत नाही. मग त्या गुढीचं महत्व तर काय असतं, की गुढी ही नेहमी दाराच्या बाहेरच असावी. दारात तिथंच गुढी उभारली जाते, पण शहरांमध्ये त्या गोष्टी शक्य होत नाही. तर मला म्हणजे माझ्या स्वप्नातल्या घरात मी ते करू शकते. आणि दुसरं सांगायचं म्हणलं तर अ म्हणजे घरामध्ये अ ज्या भिंती आहेत. म्हणा किंवा भिंतीचा जो कलर आहे तो म्हणतात ना त्या कलरमधून पण अशा अ एक सकारात्मक ऊर्जा येत असते. तर तो कलर मी माझ्या आवडीनुसार म्हणजे तिथे सांगेल लावायला. कि त्या कलरकडे बघून पण घरामध्ये म्हणजे सकारात्मक ऊर्जा येईल. अ किंवा मुलाची जी खोली असेल, त्या खोलीमध्ये म्हणजे अं त्याला त्या गोष्टीमधून काहीतरी शिकायला भेटेल अशा सगळ्या गोष्टी मी तिथे ठेवेन. जसं आता आपण आता बघ तो की आता म्हणजे लोक मुलांची खोली बनवतात. पण त्याच्यामध्ये ते लोक मग त्याच्यासाठी एक डेस्क वगैरे त्या सगळ्या गोष्टी ठेवतात. अ परत ते त्यांच्या त्या भिंती वगैरे असतात त्या कार्टूनवाल्या. किंवा वेगवेगळ्या हा. म्हणजे त्याच्यामध्ये एवढं काही नसतं, पण अ अमुक असे बोलतात. असे रंग पण असतात किंवा असं वास्तुशास्त्र पण असत की तुम्ही ती गोष्ट केली तर नक्कीच तुमच्या मुलावरती पण तसा अ प्रभाव पडतो आणि मुलाची अ चांगली प्रगती होते. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे मी थोडस लक्ष देईल असं मला वाटतं. म्हणजे मी जास्त तर वास्तुशास्त्र वगैरे मानत नाही, पण थोडं प्रमाणात म्हणजे त्या गोष्टीकडे पण मी लक्ष देईल असं मला वाटतं त्या घरामध्ये.
अगदीच. तर माझं पण असं आता तू म्हणाले जसं स्वयंपाकघर आपल्याला आपल्या म्हणजे गृहिणीला प्रत आपलं स्वयंपाक घर हेच तसं जास्त इम्पॉर्टंट असतं. म्हणजे की त्याचा आपण अ तो कसा आपण सजवणार. मला पण माझी खूप अशी इच्छा आहे की, जो माझाच अ घर आता माझं होणार आहे. आता मी आता म्हणजे मी त्याच्या सारखं स्वप्नं म्हणजे आता अ इन्स्टाग्रामला वगैरे असे सतत रील्स येत असतात. पण माझ्या मि-मिस्टरांना सारखे असं शेअर करत असते. हे बघ हे असं करायचं का आपण? मग हा आपण अ देवघर असं करूयेत, मग आपण इथे अ आपल्याला जेवण्यासाठी जागा इथं असं बनवूयात. मग आपण बेडरूममध्ये असं असं करू. म्हणजे सारख आता ते अ जस जसं अ जवळ जवळ जसं तो ताबा हातात येणार, तसं तस माझ्या मनात नुसते अशी हुरहुर लागलेली, की मी माझं घर कसं बनवणार. म्हणजे सतत माझं मला कसं माझं घर बनवाय ते किती ट्रेडिशनल पाहिजे. म्हणजे अ आपण घरात अ जसं आपण प्रवेश करणार, तर समोरच मला हा पारंपरिक पद्धतीने कृष्णाची मूर्ती किंवा विठ्ठल रखुमाईची अशी मला एन्ट्रीलाच अशी मूर्ती लावाय म्हणजे असं मोठं अ त्यांची अ मूर्त वगैरे ठेवायची आहे. विठ्ठल रुक कुमाई किंवा अ कृष्णाची. असं आणि नंतर मग आतमध्ये पण असा जसा प्रवेश केल्यानंतर मला आता असं आपल्या लाकडाचं जे आपण कलर असं अं चॉकलेटी कलरमध्ये असं जो पारंपरिक असं दाखवत ना त्यांंचा सोफा वगैरे बेड वगैरे सगळं तसंच, परत मागे शिवाजी महाराजांची मूर्त वगैरे. आणि मग त्यांचे प्राचीन काळातले जे आपण अ ते अ ढाल वगैरे असतात बघ तसं ते त्यांच ते असं डेकोरेट वगैरे करून, असं ते लावून असं माझ खूप असं इच्छा आहे की मला ट्रेडिशनल पूर्ण घर बनवायच आहे माझं. आणि म्हणजे अ बाल्कन ते म्हणजे बाल्कनीला काय म्हणतात मराठीमध्ये? बाल्कनीच ना बाल्कनी बाल्कनीला बाल्कनीमध्ये असं अ झोका पाहिजे मला त्याच्यामध्ये. कारण मी असच असं विचार करते की संध्याकाळी बसून तिथे निवांत की आपण छुहा वगैरे घेऊ, कारण ती गावाकडची तर आपल्याला अ ते गावाकडच ते क्षण अनुभवाला नाही मिळणार. पण मला ते चार माझ चार खोल्यांमध्ये असं हे वाट वाटलं पाहिजे. की म्हणजे प्रत्येक घरात, प्रत्येक प्रवेश करणाऱ्या माणसाला असं त्याच्या तोंडातून वाव असं निघायला पाहिजे, असं माझी इच्छा आहे. म्हणजे देवघर असो किंवा स्वयंपाकघर असो मला पूर्ण असं पारंपरिक पद्धतीने असं बनवायचं अशी माझी इच्छा आहे.
अच्छा ठीक आहे बरोबर आहे. माझं पण तसंच आहे म्हणजे घरामध्ये अ खूप असा पसारा नको. कारण की आता लोक खूप सरळ ते त्या इंटेरियरच्या नावाखाली खूप हा खूप साऱ्या गोष्टी टाकतात, तर मला त्या गोष्टी नको आहेत. म्हणजे सुटसुटीत घर असावं. पण स्वच्छ असावं, ‌व्यवस्थित असावं आणि त्या घरामध्ये अ बोलतात ना, आपण थकून माकून आलो ना तरी घरात एक पाऊल टाकल्यावरतीच आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे. सगळा थक कवा निघून गेला पाहिजे असं घर पाहिजे. आणि मी आशा करते की तू पण तुझ्या स्वप्नातलं घर लवकर पूर्ण कर आणि मी सुद्धा प्रयत्न करेन. आणि नशिबात असेल तर तसं होईल पण.
होईल होईल, कारण प्रत्येकाच स्वप्न असतं ग आपण जसं आपण जेव्हा आता बघ लग्न झाल्यानंतरच आपल्याला किती हुरहर लागलेली असते, ‌ की माझा नवऱ्याचं घर कसं असणार? मग तिथे कशी म्हणजे असं मला तरी माझ्या बाबतीत झालं होतं जेव्हा लग्न ठरलं हो तेव्हाचं यांचं घर कसं असेल ग म्हणजे त्यांचं किचन कसं असणार मग आपण कसं म्हणजे, आणि स्त्रीला कसं कुठेही गेली? तरी स्त्री ही सामावून घेते म्हणजे, प्रत्येक अगदी दोन भिंतीमध्ये पण किंवा चार भिंतीमध्ये पण किंवा एक भिंती स्त्री मध्ये पण, तेवढी स्त्री मध्ये सहनशक्ती आहे किती सगळं हा कि ते सगळं करून सामावून घेईल आणि व्यवस्थित करेल.
बरोबर ठीक आहे चालेल, मग आपलं झालंय बऱ्यापैक बोलण आणि आपल वेळ पण संपत आलीये, तर आपला कॉल संप पोया तीथे ओके, छान वाटलं बोलून धन्यवाद.